मी चाले त्यावर.
बोल ना.
हा हा म्हटलं मावशी बर आहे का.
हां बरं ना.
अ ना काय करतात मग आता तुम्ही.
आताच आहेका कची तयारी चाले. हा पाऊस आलता का तुमच्याक?
हा पाऊस आल का ना आमच्याकडे बी.
आमच्या काल तर दुपारी पाऊस.
हा मी आता म्हटलं करावा फोन घरी आले दुकानावरतून.
हा का झाले का सु्टी.
हा सुट्टी झाली गाडीवाले येणारच होेत ते.. दुकानात आज पनीर आहे आणि तूप आहे. आ मग दया आलाय ना. तुम्हाला पाहिजे पाहिजे होतं का दई.
सांगितलं होता मी काल.
हा ना.
इथं दिला नाही ना म्हण म्हटलं द नाही आला का दुकान.
मला सांगलं होत.
नाही नाही.
हा दुसऱ्याला सांगलं होता का. हा हा नाही आलाय द ह.
हा.
म्हणला आता सुट्टी झाली रस्त्याने पाय पाय चालले.
हम् ह आ न.
मग म्हटला आ नाही अजून आमची घेतली.
नाही येतले तर आलेय का.
हा नाही अजून आवडीच नका जास्त हो शको.
आ न त्याला कय हो. आमची आवने चाले ना म्हणून मला आवने आले का तुमचे आले आमचे चाले.
मामासोबत आहे त्याच आता बोल झालं ना.
हा.
अ सारखा रिपीट रिपीट तेच नाही का.
बाकी काय झालंय मग.
बाकी काय नाही आता जायचं दुकानावर यायचं घरी.
हा का.
पोर शाळेत गेल्ते.
पोर हा शाळेत गेल्ते आलेत घरी.
ह ना.
हम्म.
कितविला ये ती.
मोठा आहे बारावीला लहान आहे आठवीला.
अ ना
हम्म
अज अंगड म व्या गेलतय
अंगनवाडी होेलते तथून येवन मंग मीटिंग होती. एकट मिीटिंग ला गेते तर पाऊस आला.
मग स्वयंपाक झाला की नाही.
नाही आताच सु आले करायचे नाही प ह्
हा मी म्हणला आता दुकानावरून सुटले आमच्याकडे येती नाही मग तुम्ही गाडी नाही चाली पाय पायच
हा का रस्ता ही खराब झालाय
हा ना रस्ते बघा खराब झाले ते दुसऱ्याावाल्याला हात करायला लय त्या गाडीवाल्यांना जबाबदारी वाटत ते नाही का माग माणूस बसावला म्हजे हा ना घेत असले तरी पण त्यांना जबाबदारी आहे त्या व आपणच हात नाही करायच ना असं
हम्म हे उगाच कलाच येले आपण नाही का हम्
एवढं धुऊन गेलाये आता आपले रस्ते कधी होत्यात काय माहिती
चमवत
पाऊस आहे बी रस्त्याच्या बर्या वय हा ना पहिल्या सारखं मग पहिल्यासारखं जर कंटिन्यू पाणी असत तर हे पार धुऊन गेला असता बर हा त्यान एकदा पडतोय
त्या कॉन्ट्रॅक्ट दाराला समजत नाही का लवकर
आला त्याच जेव्हा सगळं नाही का जेवढा पैश असेल तेवढं त्याच्या निघून जाणार तेवढा रस्ता धुऊन गेलायचं.
मग त्यांना अगोदरच लवकर कराव ना आपल्या नुसार का इकड पाऊस जास्त राहतोय पावसाच्या भागामध्ये लवकर रस्ता करून घ्यावा लोकांची सोय करावा मग कव्हर बसतो तस
तिकडनं वाडेकुनी यायचा तो पूल के एवढा दसून गेलाये किती वैताग ना
ग्लाईट आहे का
लाईटच नाही ये ओ
ह
द दुपारी दुपारी होती पण आता मगशी गेली तशी लाईट तसा नाही
पाणी आहे का पियायला तुमच्यातून
नाही ना इथं फाटे पाणीच नाही भेटत
आमच्या गावाला पाणी नाही पाणीच येत नाही नळ नाही ते नळ बंद होऊन गेले
हा का?
आज पाण्यावालालागेल. गोलायलाच वाडलाय तर ते नुस गडू गडू मग तो पाणीच नाही न दिला चांगल तर काय करणार
नदीचं पाणी येत ये का तुम्हाला.
हा नदी चा पाणी येताहेत
मी तर ऐकल होत विहिरीचं.
वीरच नदीत हे.
हा का?
हा मग ते नदीचं पाणी विहिरत गेले मग ते सगळ्या डोळ्यात
हा हा हा हा पूर जास्त आल्यामुळे ते गडूळ पाणी ना आमचे बी तसे झाले ते पण आ विहिरीचं पाणी झालंय निवळत निवळत नाही का पण थोडं बरं आहे
हम् पाऊस पडला तर सगळ एकट सगळ्या नसताना करून तोट्या. हा आता उघडलाय तर आता कायच नाही.
हा हा पाणी एखटी गडूळ जातय ना आधी विहिरी खाली जायला राहते एकदा सुवरी येतात मस्. सगळं गडूळ होऊन जाते
हा
आमच्याकडे झालंय आता घर झालंय नाही आमच्याकडे जवडंच होतं
अ ते त्रा काय करते
आहेच जाते शाळेमध्येध मी जाते इकडं हा एक पहिलेला आहे एक तिसरी लय आणि आता अंग ह्या मराठी शाळेच्या पोरांची लवकरच शाळा झाली ना सकाळशी
हा त्यांच त्या कामा चाल्यात ना काय
हा ते जनगणचा कायतरी सर्व येलेय मैदानाचा हा ह
मतदानाची काम झालत ना त्याच्यामुळे त्यांची शाळा लवकर झाल्या होता
हा अ लवकरच जाते तर लवकरच येत दिवसभर पक्क वयता देतात त्याच्या आईला त्यांना
हम्म तास व आहे घरच राहते का
हा घरीच राहत तिथी आम्ही
जात नस ना काही तरय का बागा
हम् नाही बागायत नाही काही यंदा आमच्याकडें लायत नव्हते त्याच्या दर्या वर्षी एवढं काय बागायत नाही राात ह
पावसाळी भागायत नाही रा तुमच्यात
नाही पावसाळी बागायच नाही होत तिकडं सग पक्की दुकट पडेच ना
पण मग असं नाही का घ एवढा वाल गोडकं बडकं काय लावलं असेल ना
त्याच्यासाठी आमच्याकडे लय वांद्रे आहे ते डायरेक्ट ठेवतीच नाही काही
मग म्हणला राहात असेल थोडा थोडा थोडा थोडा राता समनला घरगुती खा
नाही राहायच खायापूर्वी पण वांद्रेत ना ते उतारल्याबरोबर तसे उपटून खाते आता काहीच ल लावून ठेवती नाही तसंच लावतोय
हम्म
राहिलं तर आपलं नाहीत त्यांचं
तुझ्या तिकडं वाज्या असेल ना रानामध्येध
हा भाज्यारी पण मग आता काय म्हणजे फुलवत चालायला लागल्या ना त्या एवढ्या निघत निघाल त्या मागं
एवढा लवकर फुलावला चायची बाजिं त्या्या असं ना
नाही चाळीच्याच भाजी ला असं दुसरं डेअर फुटत होात ना कवळं ढिअर संपत आला होता असं
हा का
ह
काल मी रस्ते नाही येत येत पाहिली होती थोडीशी
हा का
एकदा थोडीशी भेटली रस्त्यानं येता येता मग ती आणली मी घरी
मग यायचा ना आमच्याकडे थोडीशी घ्यायला
म्हणून विचारला हायेका म्हणजे यायला आम्हाला तिकडं नाही का
हा मग वरून रानातून हेंडल्यावर भेटेल ना
पण आम्हाला माणूस पाहिजे न सग घेऊन यायला कोणी
आता माणूस कायला पाहिजे रान आपलंच ये ना
एकटाच माणूस कुट जाणार आहे
हा ना
हेच माण थोडा जाणार आहे राहणार
हा ते आहे दुसऱ्या बायकांना जोडी करायच दोन तीन जण यायचं
सामान होत ते ग काल मी दोघ इली म्हणला चला रविवारी आपण जावरहणार नाही का भाजीला आता बाकीच्या बाया जात आवायला कोण म्हणतय घरी असल तर जाऊ कोण म्हणतय नाही
हा ना आता लोकांचे कामाचे दिवस आले ते
हम्म बाहेर लोकांच्या आवण्या आल्यात ना मग आवायला जातं जास्त करून
हा ना सगळे लोक बाहेर जातात आता बाहेर मुळे त्याच्यामुळे नाही का गावात कोणी एवढ राहतय नाही मग त्याच म्हणला कराव फोन स्वयंपाक झाला का नाही काय करत्यात पाणी मग डोक्यावरनच आणलं का आता नळाला कधी येत तिथन
न नाहीय ती वर्कल तर आला होताय रे थोडासा ते एकदम गढूळ ये मग आणला डोक्यावर
हा का आणि ते सोलरचे या पूर्ण नेट मारेल हो
कुट होत ये
हा हा ना तस त्याच्यावरून वडायला जागा नाही दोन ठिकाणी असं झाकण बसवलंय ना. ते झाकणावरून उभं राहून आणायचा वरून
मग जास् जास्त गर्दी झाल्यावर तर मग बघ असं नंबर लागल्यासारखं होता असंल
मग उभ राहायला लागत तिथं भरून झाल्याशिवाय मग दुसऱ्याला नाही भरायचं.
हा तिचं भरून झाला का तर आपण भरायचं नाही का
हम्म
नंबर लावायला लागत असतील
नाय आता काय एवढ काण पाऊस येत आहे ना मग त्या पूरतच आणतात आता बाया जास्त नाही आनती ठेत भरून ना
विरय भरत आले म्हणजे मग वरच्यावर आले का खालीलून जास्त गेली का मग जास्त खाली जात ना
सकाळी आलत पाणी दुपारी आलता ना मग ठेवलय भरून वापरायला. प्याला न स्वयंपाकला आणले मी
हा स्वयंपाकाला नसत.
बरोबर येऊन कप आणू बर
चां चहाचा टाइम झालाय
चहाचा टाईम झाला चहा प्यायचे हम्म आलेला आहेत लाईट गेलीती कवाशी लाईट आली हा
तुमच्याकडे लाईट आहे का नाही आमच्याकडे पोल पडले होते लाईटच नव्हती किती दिवस झालं.
मग आता आलेय का
हा मग ते एक दिवस सगळे गाव तिकडले झा पुरचे माणसं गेल ते रिपेर करायला एक दोन पोल पडले होते ते उभे केलं तर मग लाह आली तो लहान आहे ना जावाचा तो लाईट नसली कासा आरडायचा ब का रडायचं
हा
हा ह
यकांद विषय या का अत इपड चाते्याला
येऊ ना
टाइम भेटल तेव्हा यायचे सुट्टी काढून
रोजही पकली निघते मग जाता जाता कायाच जाते निघून तशी तुमच्याकडे नाही फिरत
हा का आमच्या येत चहा पिऊन जाव तसं काय राहतोय. आ
हा ना
बाय झालं ते
बरं मग काय नाही मंग ठेऊ का?
हा चालेल नाही तर या जात जात जा.
नाही आता जा जाती अजून रस्त्यानेच चालू
हा लांब आहे काद